हॅलो
हॅलो येतोय का आवाज?
ते प्रॉब्लेम झालाय फोनचा.
होय
मजा अता आला ते कोण बाई पहिल चुकलं
चोरी करणारी असल. हॅलो
हॅलो हॅलो उल्लू लू लू.
मेरे प्यारे मित्र रामासंघ जाऊन कस वाटलं?
एकं नंबर.
मग
हां
काय चालूय काय नाही. आणि होय आम्ही निघालो आता गावाला.
समाधान.
होय होय. समाधान जायच होय. मग आणिक
हां हां. म काय काय. सोडलं मित्राच्या भरोश्यावर.
होय सोडलं सोडलं.
तुमच्या त्या मित्र आहे ना जिल्हात. तिला. तर म्हणा ते कार्यावरच जे हे आहे ना पेमेंटच ते कसं कस करायचं ओपन काय करायचं ते विचाराव तेवढं?
चालतेय चालतेय.
विचारून घ्या?
बर बर.
कस कस करायचं ओपन काय?
बर बर. म बइस किरे. हां.
हम्
हॅलो.
हॅलो.
बोला की.
टाचा वर करायचं काम आहे का तुमचं?
होय होय काचावर करायचं काम आहे आमचं. ऊतर पिल्या.
ते पार्सल घ्या की तुमचं पार्सल आलं.
अरे जेवायचं ना मी बी नाय जेवला पुढ काहीतरी ताक वगैरे पिऊन येऊ आपण चल ठिक हे. म्हनुन मला नको आम्ही बिर्याणी खाल्ली म्हणून. बिर्याणी खाल्ली मी मी नाही जेवणार.
हॅलो.
एका गाडीत बस.
ह
ओळख.
मग काय म्हणताय आणिक
काय नाही म्हणतं नाही काय चाललंय आम्ही बाहेर असं जरास जेवाला.
हॉटेल हॉटेलवर चाललंय काय?
चालत चालत चाललोय
बरं झालं. हा हां हां
हम्म
अं अं
ह च म चप्पल करणार शवाय झोपयच
व्यवस्थित का पण तु
पाठव.
हां हां
होय चलाकी.
पाना टेबल
हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हो कोणती भाजी सांगायची? पनीर. आणि मग काय एकाच सांगताय.
बसा.
हॅलो काय आई चा फोन आला होता ह्याच्यावर कॉलिंग पडलय.
होय.
हम्म पिल्या कुठ गेला?
आहे की हितच
आं
बिर्याणी खाल्ली हा हा करायचं कधी कधी हालक हलक आज अर्धा तास झालं आवाज लय येतोय. थंड पिऊन घेऊ ये आर आस असतं का ये चल चल जेवन नाही काहीत तर खाऊ येतो जेवत नाही मी हॅलो
हां
हम् बोल
एक मिनिटं थांबवा काय मागवू नका.
हम् का
मी तर आस म्हणत घरी मग अं
चांगलं पाहिजे जेव जेवल्याती
हॉलो ला ला ला ला थांब मी माजा मोबाईल बघतो. बाहेर आलोय. पनीर अं रेसिपी कडे ना मग कोण काय मग बर आहे. रोटी खाणार काय चपाती.
कोण म्हणायला नि नग नग, नग. नग, नग, चल, चल घेऊन.
आई मगाशीच जेवले आम्ही पाच वाजता. मगाशी पाच हजार हा हे घे पैसे, मगाशी तुझ काढलेलंच तुझं बॅगेतन. मला आक्का राहूदे कशाला म्हणला. मला परत येणार आहे पुढच्या महिन्यात मम्मी. हा पुढच्या आठवड्यात बर म्हणला.
ह.
पिणारहाय पिणार.
हम्.